ते मालत आजोबांची तब्येत काहीतरी ठीक नव्हती.
हो ठीक तिला
हा हा आता कशी आहे.
हा ठीक आहे आता. हा हा ठीक आहे हम्म
अ ते आणि तुमची तब्येत कशी आहे.
छान हाय.
हा हा जेवण वगैरे झालं का. बाळ रडत आहे वाटतं.
हा बाळ जरा रडालय.
आणि ते तुमच्या घरी आ अभ्यास ठीक सुरू आहे थोडासा ऍडमिशनचा प्रॉब्लेम झाला होता.
हम्म
थोडस लेट झालं होतं मला जायला माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून आता मी जाणार आहे उद्या. बघूया आता काय म्हणतात ते.
आता कशी आहे तब्येत तुमची.
आता ठीक आहे दोन दिवस होते ऍडमिट.
ह काळजी घ्या तब्येतिची
हो हो तुम्ही कधी येणार भेटायला वगैरा.
हो येते ना वेळ भेटल्यावर मला थोडं.
निवांत या चार दिवसासाठी मागे मागे आला होता आणि लगेच गेला भेट पण झाली नाई.
जरा अडचण हुती म्हण लवकर येण्यात आलो ओ मॅडम.
आणि शेतामध्ये काम तेन कस सुरूय आता पाऊस वगैरे पडला.
जास्त पाऊस पडला नाही आमच्याकडं असं पेरायसारखा. जास्त पाऊस पडला की आम्ही पेरतो मंग.
हा हा ठीक आहे ठीक आहे. नंतर अ शेतामध्ये तेन भेटायला येणार आहे मी तुमचं शेत तेन बघायचंय मला.
या ना मग मुगाच्या शेंगा वगैरे खायला.
तुम्ही घेता तुमच्याकडे तिकडे लातूर विभागात.
लातू भागात मूग घेतो, उडीद घेतो, सोयाबीन
हा ह
ऊस
ठीक आहे ठीके आहे मग मी एक दिवस सुट्टी काढून येते आठ दिवसासाठी. भेटू मग हा हा.
आणखीन काय चालले? काही नाही बघा निवांत. पाऊस पडल्यावर पेरायचं, आता पावसाची वाट बघत आहात आम्ही.
हा हा हा ठीक आहे ठीक आहे मला ना तुमचे ते ढोकळा तुम्ही खूप छान बनवता मला रेसिपी सांगू शकता का?
होम
सांगा बर कसा कसा काय खूप आवडत आणि कसं कसं करतात ते जरा डिटेलमध्येध्ये सांगू शकता का
हो सांगते ना
हा सांगा
दोन वाट आणि एक वाटी घराटायचा आणि ते चांगलं मध्ये थोडा खायचं सोडा आणि लिंबू सत्व टाकायचं थोडस मिीठ टाकायचं आणि ती नंतर पेस्ट असं हे करून ताटामध्ये ला टाकायच आणि पातिल्यात ठेवून वाकरीवर वाकलून घ्यायचं त्याला
हा हा
हा नंतर तडका द्यायचा
आणि लिंबू सत्व नसेल तर चालतं का
अ नाही आहेर चालतेय पण त्याला येईन होते पुढ तरी लागते
हा ठीक आहे मी ट्राय केलं होत पण मला तेवढं जमलं नाही
हम्म
आणि म्हणजे मी तुमच्या हातात खाल्ले होते ना मला तेव्हापासून खूप म मी जेव्हा डोक तुमच्या हाताची चौथी जातच नाही मग म्हण तुम्हाला एकदा विचारूनच घ्याव कस करता वगैरे
लिंबू सतवस टाकते मी येनो वगैरे मी काही टाकत नाही मला पण तेच जा आवडत
हा हा
तुम्ही या ना मग ढोकळा खायला कधी पण येऊ शकता तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा
हो ना माझ तरी कॉलेजचे प्रॉब्लेम्स होतय ना त्यामु त्यामुळे मला इथन कुठंच जाता येत नाही एकदा ऍडमिशन कन्फर्म झालं ना मग तुमच्या गावी येते म्हणजे शेती पण बग्न होईल आणि तुमच्या पण खात आणि मला शिकवा पण बरं का
हो मी तुम्हालाच बनवायला सांगते ना एकदा बनवलं ना माझ्या समोर मी सगळ वसर शती सांगतेय समोर बनवा मग तुम्हाला नंतर येईला जसा पाहिजे तस
हो हो आणि माझ्या माझ्या मैत्रिणी पण आहेत तिथे खूप त्यांना पण भेट वगैर होईल म्हणजे कस आहे ना जेव्हापास मी इकडे आले ना कॉलेज साठी तेव्हापासून ना मी तिकडे आलेच नाही म्हणला आता काहीतरी कारण पाहिजे ना म्हणजे यायला वगैे आणि इकडे आई वडिलांकडे गेले की तिकडेच टाइम जातो
हो का तरी पण या ना इकड
हो हो हो नक्की येते.
अभ्यास हा छान चाललंय आमचं काय गावाकड तुम्हीच अभ्यास करा छान हूं खाण्यात कड लक्ष द्या. तब्येत खूप खराब झालीय तुमची.
हा तुम्ही कधी येत नाही का इकडे कोल्हापूर विभागात वगैरा?
कधी तर असा वेळ भेटत नाही ना आम्ही शेती वगैरे करता त्याच्यामुळ.
हा हा
सतत काम असतात आम्हाला. त्याच्यामुळ कधी तर असं आता एवढं तुम्ही आवडीन बोलवता तर कधी तर वेळ काढून येताव.
हा. तुमची पण मुलं व तुमचा छोटा मुलगा आहे ना माझ्या इकडे अ कोल्हापूरच्या साईडला आहे वाटतं मला भेटल्याला मी ओळखल त्याला तो इकडे कॉलेज साठी आल्याला वाटत हो ओळखल त्यानेच ओळखल मला.
ह तिकड इचलकरंजी म्हणून गाव आहे त तिथं राहतो मामापाशी.
हां हां म्हजे तुमचे पण रिलेटी
हो आहेत ना माझा भय्या हाय तिथे.
कोण कोण हाय?
भैया राहतो माझी त्याची फॅमिली राहते पण डाक्टर आहे माझा भैया.
हा हा.
तीन वर्ष माझा मुलगा तिथंच बी सी तीन वर्षे काढलेत. हम्म आता इकडं ऍडमिशन घ्यायचं म्हणतोय.
अच्छा म्हजे तुमच जे भाऊ आहे ते कुठल्या एरिया म ते राहते म्हणजे मी पण ते इचलकरंजी एरियातच राहते.
हूं ते का डेकण हच्यावर अ साखर कारखाऱ्यान कार राहत तो.
हा हा हा माहिती माहि
हम्म
तिथे ना कापड वगैरा तयार होतं बघा आणि ड्रेस पण खूप मी छान मिळतात तिथे.
हो खूप छान भेटत्यात आम्ही कधी गेलो ना आमच्या भैयाकड खूप खरेदी करून आणतो आम्ही. तिकडून.
हा हा. कुठे वगैरा जायचं असेल ना तर तिकडे इचलकरंजीव कडनाच घेतो कपडे वगैरा. तिकडं तुमच्या लातूर विभागात खूप महाग मिळतात.
हा महाग भेटत्यात. आमची तिकडेच राहते चुलते माझा भैया तिकडच राहतात आम्ही कधी तर अस षातून एक दोन वेळीस जातो आम्ही तिकड आम्ही तिकडूनच खरेदी करून आणतो घरचे.
हा हा.
जावा तुम्ही पण माझ्या भैयाला मी सांगते.
हां.
नी पत्ता वगैरे सांगते.
मी ते न्हेयला येतील तुम्हाला तुम्ही जावा. खूप छान आहे तिथं बघण्यासारखे दोन चार बाग आहेत.
हा हा. तुम्ही पण आल्यास या काय माझ्याकडे मला म्हणजे माझा अजून टाइम फिक्स नाइये. अ म्हणजे जेव्हा मला सुट्टी मिळेल ना म्हणजे जास्त दिवसासाठी कारण कि ती कडे यायलाच एक दिवस लागतो तुम्हाला तर माहितीच हाय. आणि आणि जास्त दिवस म्हणजे कस एकदा वालं ना जरा निवांतपणे राहता येईल ना म्हणजे घाई घाईती येन घाई घाईत काहीच बघण होणार पण नाही उगाचच
हा हाय कनई असं निवांताच या तिथं खूप बघण्यासारखं आहे खूप बागा आहेत छान बघण्यासारखं मोठ आहे ईचलकरंजी न खूप मोठा शहर असल्यासारखा आहे ते
हो का हा ठीक आहे ठीक आहे जर जमलं तर मी पण येईन नाही जमलं तर मग तुम्ही पण या माझ्या झ्याकडे मी पण माझं पण शहर तुम्हाला दाखवते ठीक आहे तुम्ही तर कुठे जाणार आहे ना एवढं हे करून
हा वेळेच भेटत नाही ओ ताई
हा तरी पण भेटला तर नाही
हम्म आमचं कसं असतंय निसर्गावरच असतय अवलंबून पाऊस पडला की आमच्या इकडं पेहरायचं नंतर खुरपायचं त्याच्यातच वेळ जातो आमचा त्याच्यामुळे टाईमच भेटत नाही
ह ठीक आहे ठीक आहे
कधी आल्यावर येत जावा वेळ काढून
ठीक आहे ठीक आहे
हॅलो आमच्या कड
मुळं झाल्यात कालचा तो अस कोणाचा कॉल बघाला ना तर देतात ना
ह मुलं असल्यावर येणारच ना ते आपण नाही म्हटल्यावर कुठं जाणार ती लेकरं
तेच तर आहेच चालतय आता ताई ठेवते ह मला ना टाइम आला ते ऑनलाईन मिटिंग एक आहे हो
हो हो चालतय चालतय हा ठीक आहे जायाच हो हो हो हो हो हो हो
ठिक आहे अय
कशाला केल फोन चालू हाय ईथ तर चावट झालय.. हो झालय किती कामी करतात काय माहित.
ह